आताय काय चाललंय
काय नाही बघा बसलं होतं निवांत तुमचं काय चाललंय
काय स्वयपाक वगैरे हम्मम काय प कचरा किती होतोय हे स्वयंपाक करताना नाही का
कचऱ्याचं काय करता
कचऱ्या काय असं डस्टबिन मध्ये फेकून वगैरे देतो हो
करायला जाऊ नका चहा पत्ती ज चहा बनवतो आपण त्याची जी गाळ राहिलेली असती किंवा जे आपण भाज्या निवडतो त्याचे जे देट राहिलेले असतात किंवा टोमॅटो ह्याचे टोमॅटोची आपण जी डेट काढतो किंवा क कांद्या जे साली काढतो तो सर्व कचरा जमा करा
हां
एक त्याच्यासाठी वेगळं डस्टबिन बनवा त्यात तो सगळा कचरा ठेवा आणि तुम्ही जे झाडं तुम्ही असतीलच ना तुमच्या घरात छोटी छोटे रोप
हो हो आहे
ह त्या रोपात ते टाका तुम्ही ह्या कचऱ्याचा उपयोग तुम्ही खत म्हणून युज करू शकता हो होऊ शकत तुम्ही करून तरी बघा तुम्ही जे काही घरात कचरा फक्त त्यात कागद वगैरे नसाव जे आपण रपर वगरे असतो ना ते नसाव पण बाकीचा हा जो स्वयंपाकाचा आपला राहिलेला कचरा असतो ना तो सगळं तुम्ही एका ह्याच्यात जमा करा आणि ते झाडांच्या कुंडीत टाका बघा तुमची झाड किती आता पावसाळ्याचे दिवस आहेत तो कचरा तुम्ही खत म्हणून यूज करू शकता बघा,
हो का?
हा आणि कॅरी बॅग ते वगैरे असे जे आहेत ना ते खरंच असं काहीतरी हे करायला पाहिजे कारण आपण जो कचरा टाकतोय ना ते गाई कुत्री खाऊ ना त्या गायीच्या पोटातून एवढा कचरा मध्यंतरी काढण्यात आलेला आहे ना, ती गाय अक्षरश म्हणजे तडपडत होती. कॅरी बॅग खाऊन खाऊन आपण जे रॅपर टाकतो ना बिस्कटचे किंवा अ पोर हे आणतात की, अ काय म्हणत त्याला कुरकुरे वगैरे आणतात की हा ते स सगळ ना त्या गाईने खाल्लं, गाईला कधीच काय भेटत नाही खायला. कुत्र्याला सुद्धा कोणी अर्धी भाकरी देत नाही, आपण असं सर्रास कचऱ्यात टाकतो. ते कचऱ्यात टाकल्यावर ना ते गाई ते कुत्री, म्हशी, जे आहेत ना ते कचऱ्या सकट ते चपाती आपण टाकतो डायरेक्ट ्याच्यात टाकतो आपण एवढा अस चौकात जाऊन कुठं गाय आहे कुठं कुत्रं आहे का भुकेलं आपण कधीच बघत नाही. डायरेक्ट राहिलेलं आपण नाही जर खात असेल तर डस्टबिन मध्ये टाकतो. मग त्यासोबत सगळाच कचरा आला. मग ते गायींना किंवा कुत्र्यांना काही भेटत नसतं. मग ते आपण कचरा ते कचऱ्यावाला आल्यावर टाकतो ते सगळं भेळ मिक्स झालेलं असत तो नेऊन कचऱ्या कुंडीत तिकड नेऊन टाकतो. मग तिथं गाई, कुत्री, म्हशी, जे आहेत ना जे जनावर आहेत ते कचरा आपलं हे तर चपात्या वगैरे तर खातातच पण त्यासोबत ते कॅरी बॅग पेपर असे जे झाड पदार्थ अस ते जाड जे रॅपर असतात ना, ते खातात मग त्यांना ते कस पचता का कॅरी बॅग, त्यांना ते पोटात ना असे कॅरीबॅग काढलेल्या आहेत डॉक्टरांनी एखाद्या जीव घेतोय आपण ह्या कचऱ्यामुळे ना एखाद्याच जीव घेतो त्याच पाप आपल्याला लागणार आहे. तो जाळून तरी टाका नाही तर, ते जाळून पण टाका, नाहीतर त्याचं काहीतरी सुंदर असे त्या प्लास्टिक पासून फुल सुद्धा आज बनवायला शिकवायला लागलेत कितीतरी क्लासेस चालू आहेत. एकदम कमी दरात शंभर रुपयांमध्ये तुम्हाला दहा फुलं बनवायचे शिकवतायेत मग तुम्ही असे क्लासेस अटेंड करा आणि त्या कचऱ्यापासून टाकाऊ पाासून टिकाऊ वस्तू बनवायला चालू करा, तुम्ही त्याच्यानी मार्केटिंग केलं तर तुम्ही म्हणजे ह्याच्यात मार्केटिंगमध्ये जर तुम्ही गेला तर हे फ्लावर्स विकलात तुम्ही टाकायच्या वस्तूपासून पैसा इनकम तुमचा चालू होतो.
हा ना.
ही गोष्ट स्वतः करताय इतरांनाही सांगा किंवा पोरांनाही सांगा तुमच्या की अस कचरा टाकल्याने काय होतं हे सांगा आता पा दिवस चालू आहेत. आपण सर्रास पोर आपले आपण करतो म्हणूनच आपली पोर करतात. आपण सर्रास काही खातो आणि र रस्त्यावर फेकून टाकतात कचरा आपण पोरांना असं नाही सांगत की, रस्त्यावर कचरा करू नको, बाळा घरी घेऊ घरी बॅगेत घालून घरी घेऊ ने डस्टबिनमध्ये टाक किंवा त्याचा काहीतरी उपयोग कर. आपण कधीच काही पोरांना शिकवलेलं नाहीये, कारण आपल्यालाच माहीत नाही तर आपण पोरांना काय शिकवणार आहे मग पोर सर्रास टाकतात पाण्याच्या बॉटल वगैरे असतात. आपण ट्रेन मध्ये किंवा बस मध्ये आपल्या फोर व्हीलरने अस जात पाण्याच्या बॉटल वगैरे पितो आणि सर्रास र
तर रस्त्यावर फेकून देतो होय.
मग आपला देश. किंवा आपलं राज्य आपणच घाण करतोय.
होय. ते लोकांनी आता प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे नाही का ते आता म तेतरी बंदी आली होती पण कसं होत जे ते आ स्टँडर्ड पद्धतीत राहायला जातेय.
हम्म पण त्या बाटल्यांमधलं पाणी पिल्यावर तुम्हाला काय होत. तय कॅन्सर व्हाय लागलंय.
कॅन्सर व्हायला लागलाय होय पाणी आता म्हणजे काय करतात. म्हणजे काय काय गोष्टी दाखवतात की असं म्हणजे. चांगलाय वगैरे हे ते पण खरंच.
तर त्यांना इन्कम त्यांना इन्कम त्यांचा इन्कम सोर्स आहे ना. ते दाखवणारच आपल्याला माहितीय ते विष आहे आपल्यासाठी. पण आपण नाही विचार करत. आपण सर्रास पाण्याच्या बॉटल घेतो घरातून बा बॉटल घेऊन जायला आपल्याला पण लाज वाटतेस. स्टीलची बॉटल घेऊन जायला खूप लाज वाटते काय लाजायचं त्यात. प्लास्टिकच विष जर आपल्याला आ प्लास्टिक सारखं विष जर आपल्या पोटात जात असेल तर घरातून एखादी बॉटल. स्टील आपण भरून घेऊन जाऊ नाही शकत.
हो तेच.
त पण आपण करत नाही ना सर्रास बॉ बॉटल विकत घेतो ओझं कोण उचलणार. चला जाऊया रस्त्यात घेऊया हा. मग ते भले ते कुठल्याही आता कितीतरी लोक असं. म्हणजे रस्त्यावर पडलेल्या बाटल्या जमा करून त्यांना त्यात पुन्हा. असं कुठलंही पाणी त्यात भरून सील करायला लागलेत ते बॉटन. ते पैसे देऊन विकत घेतला तर चालेल तुम्हाला.
चालेल घेऊन नाही जायचं हो. आता असं बाहेर ला म्हणजे काय होतं की. मग आता आमचे वगैरे आम्ही घरातन वगैरे गेलो ना. तर आम्ही तसंच करतो आम्ही घरून पाणी घेऊन जातो म्हणजे आमचं ऐक्वाचं आहे ना. घरीच मग आम्ही एक जार पूर्ण भरतो म्हणजे फॅमिली जर बाहेर आम्ही चालो असेल ना तर. जार भरतो आणि गाडीमध्ये ठेवतो मग उलटी. ते गाड पाणी नसेल एखाद्या ठिकाणी थांबवा पाणी विकत घ्या वगैरे त्यापेक्षा हे आपलं अवे्हेलेबल आहे ना.
घरातून घेऊन जायचं हो ना बरोबर आहे तु तुम्ही स्वतः करताय ना तुमच्या. पोरांना शिकवा तुमच्या नेबर्सना पण हे सांगा की मी असं करते तुम्ही पण असं करा. हो सांगायला पाहिजे हा सगळ्या गोष्टी बोला आणखीन.
आणि ब काही गोष्टी म्हणजे लोकांनी पण लक्षात घेतल्या पाहिजे आता टिश्यू पेपर व गैरे मग ते कशापासून बनवतात की झाड पासून झाडांचे कुठल्या तरी असत त्याच्याून ते टिश्यू पेपर बनतात मग आ ते लोकांच स्टडर्ड झालंय की बाबा. रुमाल नाही पेंटिन वगैरे नाही. वापरायचा ते बरोबर नाही वाटत चार माणसात नाही का मग ते. नॅपकिन ते हा टिशू युज. केलं की म छान वाटतं ना बघणाऱ्याला वगैरे त्याच्यासाठी म्हणजे लोक. किती म्हणजे ना हे करतात की स्टँडर्ड पद्धतीत राहण्यासाठी. काय गोष्टी किती आता नॅपकिन जर वापरला तर. किती वेळा तुम्ही तो युज करू शकता किती वेळ तू युज अख्खा दिवस म्हटला त आपण नॅप कीन यूज करू शकतो. का नंतर तो धू पण शकतो आणि तोच परत यूजला पण येऊ शकतो. पण लोकांचं तसं नाही ते थोडस टिश्यू न हा स्ट्रचअप करायचं. चुरगळाचा फेकून द्यायचा आणि तो पण असं नाही की बाबा एका ठिकाणी ठेवलंय. तो पण कुठे पण फेकून द्यायचा मग तुम्ही जसं म्हटलं की पाण्याच्या बॉटल्स वगैरे पाणी वगैरे प्यायचं आणि त्या रस्त्याला कठं पण फेकून द्यायचं झालं. म्हणजे लोकांच आता हेच झालंय की म्हणजे, तू नाही त्या गोष्टी म्हणजे पाळत तर मी का मग तू फेकला. कोणीतरी फेकल्या ना मग आपण पण तेच करायच म्हणजे कोण रूल्स पाळत नाही. कोणत्या गोष्टीची जाणीव करून घेत नाहीत म्हणजे आपण जर अश्या गोष्टी केल्या तर क. ती म्हणजे प्रदूषण होऊ शकतं काही गोष्टी घडू शकतात आता प्लॅस्टिकच म्हटलं. आपण म्हणजे मध्यंतरी बंद झालं होत प्लास्टिक वर बंदी वगैरे आले होती पण आता. घरी समज घरी कार्यक्रम वगैरे मोठमठे असतील तर, त्राळीमध्ये जेवण म्हणजे ताट. कोणी धुवायची काय कोणी करायचं मग कंठाळा आ कं. ा आला बाबा आण पत्रव्या पत्रव्यामध्येध्येेऊन म्हणजे ते कस युजन थ्रो. घ्या खायचं वगैरे फेकून द्यायचं म्हणजे लोक. एवढा हलका गोष्टी म्हणजे की काम नको आशी. पण अशा गोष्टींसाठी ते आपल्यालाच किती बाधक
दिवसभर मोबाईल बघतील पण काम नाही करणार.
काम नाही करणार हो का तर स्टँडर्ड. म्हणजे काय काय तर बघितलं ना हो आता. तसं काम वगैरे असेल तर ठीक आहे बाबा क बाबा खरंच म्हणजे,, एकच व्यक्ती आणि काम होऊ शकत नाही तर ठीक आहे ना. पण घरी काय काही ठिकाणी एवढ्या घरी लोक असतात बसून असतात. पण त्यांच्या घरी काम आले बाय नाही का असं म्हणजे,, काही पण गोष्टी होऊन जातात की. मग त्याच लॉजिक नसतो म्हणजे कुठल्या गोष्टीच गांभीर्यच नसतं लोकांना आ पत्रव वगैरे कं पणजे खाऊन झाले की फेकून देतात कुठे पण फेकून देतात. मग ते काही नष्ट होऊन जात नाही ते प्लस्टिकच्या वगैरे असतात ना.
नाही ते नाही.
होत नाही तो कितीही. काळ तुम्ही तिथे ठेवलं तर त्या आशारातील पाऊस पडवून. पड काही हो तो त्यां काही होत नाही आणि जरी जाळलं तर मी काय म्हणत. बा च एखाद एक विचार एक असत की जाळून टाकूयात जरी जाळलं तर त्याच क ती मोठ्या प्रमाणात धूर वगैरे. नंतर किती प्रदूषण होत माणसांना किती घात कर. त्या त्या प्रदूषणमुळे ना मुलां नॅचरली असं लोकांना श्वास घ्यायला किती प्रॉब्लेम होत. आता आमच्या इथे सिट म एका ठिकाणी भरपर असा कचरा टकतात आणि तो पेटवून देतात. वसाळा असो उन्हाळा असू काही असू तो पेठवतात सारखं सारखं वरची वरची पेठवतात. मग तिथला ते कचरा खाऊन खाऊन ना ते कुत्रीे पिसळले होते. मग त्या गावामध्ये दोन जण एवढी जखमी होते की सिरियस होते. ते आणि वेस्. का बावीस जण म्हणजे प्रॉपर जखमी होते म्हणजे त्यांना ते इंजेक्शन वगैरे ते सुरु होत आणि दोन पूर्ण गंभीर झाले होते एवढं त्या लोक. म्हणजे कुत्र्यांनी चावा घेतला होता कशामुळे. तर हे तुम्ही कचरा कसला पण उला उलला वगैरे कचरा. कसं आपण फेकून देणार मग ते कुत्रे खायच्या नाहतात ना ते वरडयचे वगैरे हापिसळून जातात. ते त्याच्यानंतर तिथे पिटवून देतात ना एवढा हा भयंकर दूर येतो आणि त्याच्या लोक लगच हायवे आहे. आणि मग जाते तर लोकांना दिसत नाही पुढचं वगैरे एवढासा कचरा न कचऱ्याने घाणी घाण झालेले हो भरर,, पूर प्र्रदूषण अक्षरशः श्वास वगैरे घ्यायला प्रॉब्लेम्स येतो असं होतं.
निसर्गाने आपल्याला एवढी चांगली देणगी दिली झालं का चालतय चालतय हो हो ठेवू का बाय बाय
सर्व नाही येतो जीव